हो
कोण बोलतय
मी पुनम बोलतेय
कोणती पूनम भरपूर पुनम आहेत आता.
पुनम गारुडे बोलते मी
हा तू कस काय आठवण आले. तुला माझी आज-
आली मला आठवण तुझी तु तुला तर नाही येत ना माझी आठवण.
मला कोणाचीच आठवण येत नाही? कशाला आठवण करायची ज्यांना विसरतो व्यक्ती त्यांची आठवण करतात मी विसरलीच नाही तर कस काय आठवण करेल.
पण करायची ना आठवण कधीतरी फोन करून द्यायच बाई.
कधीतरी फोन करून द्यायचा असं मग तू कॉलेज बंद. ठीक आहे घरी राहा मग मी कॉल करते तुला स्वतः तर नेहमी नेहमी कॉलेज मध्ये बिझी असते. ते कॉलेजच प्रॅक्टिकल चालू आहे कॉलेजच हे चालू येईल. कॉलेजमध्ये फोन घेऊन नाही जात अस सांगत असते.
कधी येणार तुम्हाला भेटायला
येऊ आता संडेला प्लॅन चालू माझा
रविवारी
हो रहिवारी
शक्यता कमी आहे मे भेटेन अस नाही मे बी जी कदाच चित
कुठे जाणार आहे
आमचा मै मैत्रिणींचा ग्रुप आहे ना तर ते असं ठरवताय की रविवारी शिर्डीला जायचं
म मला पण घेऊन चाल ना
तू येशील
हो माझी पण सहली होन जाईल तुझ्यासोबत
बरं चालेल मग ये मग एक दिवस अगोदर माझ्याकडे ये मुक्कामाला मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचंय ना कारण की एका दिवसात परत यायचंय मग सांग तुम्हाला तू रविवारी पहाटे चार वाजेला येशील का चार वाजेला बस आहे शहाद्यावरून हा मग असं कसं सांगते म्हणजे यायचं पण आहे आणि परत मग जमणार पण नै
तो येऊन जा ना मला शनिवारी घ्यायला नंदुरबारला
तुला घ्यायला पुन्हा रिटर्न येऊ एक तीकडे शहाद्याला पुन्हा जाऊ पण कसं
ब बग्ग मशी करते तू
मग बरोबर आहे ना कारण की तू एक थोडीच अजून दुसरी पण मैत्रीणी येणार आहे ना माझ्याकडे तळोद्यावरन
असं आहे का
हो मग काय झालं हॅलो
हॅलो
कुठे गेली
जेवाण झालं तुझं
झालं माझं जेवण
का जवण केला बई
कडी खिचडी
अरे मी पण तेच जेवण केलं सारखं सारखं जेवण केलं आज आपण
वा वा छान छान आज काय
आजकालच कायकडे आताच मूर झाला
अच्छा
काय करते मग तू बसली
माझं एक्झामच प्रिपेरेशन चालू आहे ते प्रिपरेश मला ना ऑफिसच्या कामाच स्थान जात आहे नाही मला िच्या काच ताण जास्त आहे आमची टीम आमची टीम ते माहिती भरते ना अच म तर त्या ऍपमध्ये एकाचच नाव चार चार वेळेस दिसतय मग नेम क माहिती भरायची असं ते सारख सारख त्यांचे फोन मेसेज फोन म्यासेज.
आस असा बरोबर आहे मग. तू त खूप कामात व्यस्त हाहे ना ग म तुला त काय मग म्हणूनच मी आज आठवण काढली तुझी तुला मी कॉल केला मला माहिती तू कामात व्यस्त असते.
मग काय करायचं आता काम नही
तर बिरा मला काय आणि तेबा
तुला माहिती आहे ना? रिकामडो क शैतानाचं घर असत. घरी बसून काय करणार मग काम तरी करावंच लागेल ना. मग तुझं शिक्षण काय चालूये? सेकंड इयर ला आहे का तिसऱ्या वर्षी ये का दुसऱ्या वर्षी आहे तू?
माझं दुस दुसऱ्या वर्षीच अ चौथं सेमिस्टर चालू हाये. आता काय एक्झाम आहे माझी वाली आता जुलै मध्ये होऊन जाणार आहे मग. त्या आधी चालून तिसऱ्या वर्ष चालूून जाईल.
तिसऱ्या वर्षी तुम्हाला काहीतरी असतं ना इंटर्नशिप वगैरे?
नाही आरामाला आहे. पन ते सिक्स म सरला आहे म्हणजे सहाव्या सेमिस्टरलाये. पाचव्या सेमीस्टरला नाहीये.
मग चांगला आहे ना मग अ आता काही जॉब वगैरे काही बघते आहेस का?
हो हो बघून राहिलेय पण आता कोर्स वगैरे म्हणजे क्लास लावलेलेय.
हो का, कोणाकडे लावले क्लास?
हो.
अगं कोणाकडे लावले क्लास? अ छान आहे तो पण बरा आहे. बरा आहे चांगला आहे तो.
हो ना आ रवीन फुटेककड लावलेलेयेत, हो हो सकाळून सकाळून जाते मी.
हो मस्त मजा करून घ्या, कॉलेज आहे तोपर्यंत, काय नाही मग. कॉलेजच आयुष्य संपलं ना, सगळी झोप उडून जाईल, सगळा मेकअप उडून जाईल.
खरय. ते पणय बरोबरय नंतर लाईफ परत तेच
हम्म.
हो ना हो ना. तू कधी येते मंग नंदूरबार ला.
मला यायचंय. खूप वेळापासन चालू पण. हॅलो.
हॅलो हा बोल ना. तोय बोल ना.
हॅलो.
ऑफिस हॅलो.
हा बोल ना येतोय ना आवाज तुझा बोल.
अगं यायचंय मला नंदुरबारला, हॅलो. आवाज येतोय का? थोडं नेटवर्कमध्ये येते का? तू.
नेटवर्क मध्ये.
तू थोडं नेटवर्क मध्ये ये. हा मला येतोय पण तुला माझं कस का येत नाही आहे.
यतोय नमला बोल ना तू नंदु
मग तू हा हॅलो हॅलो का कर
अगं तू तुझ आवाज येना मध्ये मध्ये अटकतोय.
तू नेटव हो.
नेटवर्क ते
कारण मी आधीपासून एकाच ठिकाणी बसली आहे.
आता बघ आता येतोय आता
मला येतोय तुझा बरोबर येतोय आधीपासनं. पण तुला माझं ये नाही म्हणून तू करते पुन्हा, पुन्हा म्हणून विचारते मी.
हो अगं तेव्हा मला आवाज नवता येत तुझा.
असं आहे का बरं जाऊ दे सोड तू सांग ना मग लहान माऊ कुठे ग माऊची खूप आठवण येते ग मला कुठे गेली ती मला आठवण पण नाही करत ती माऊ हॅलो हॅलो हॅलो कुठली तू
हॅलो
भाई बोल ना हा
अगं मी बोल हॅलो हॅलो करत
तुझा आवाज कट होतोय
हॅलो
मी तुला विचारत होती माऊ कुठे गेली म्हटलं मला तिची आठवण आहेेत तिला पाठवून देत ती येईल माझ्यासोबत
हो मग तिला घेऊन जा आपण ती आता पुण्याला गेलीय
वा छान
ते फिरते भाई ती काय दीदी कड आहे ती मस्त फिरतेय
मग फिरू दे ना तिचे फिरायचे दिवस आहेत ना.
नाही ते रविवारी येणार आहे पण पण तू रविवारी लवकर जाणार आहे ती लेट
आ मग आत ता एका दिवसात जर मला पुन्हा रिटर्न यायच आहे. मग लवकर जावं लागेल ना आता. आम्ही शिर् डीला जातोय शिर पुढच्या वॉटर पार्क ला नाही जाते आम्ही. शिर्डीतून पाच सहा तासांच डिस्टन्स
तुम्हाला मोठं वॉटर पार्क पाहिजेले ना बरोबर ये.
हो म.
नंदुरबारला पण आहे ना गं पण ते छोट ये.
तथे जास्त गर्दी पण नसते मग मजा पण येत नाही.
मग तुम्हाला गर्दी हवी असं हा ग. ह. तुम्हाला गर्दी हवी असं.
ते एकट काय मजा येते.
मग आहे ना तुझे सगळे मैत्रिणी
अरे ते मैत्रिणी किती असणारे दोन तीन असणार आहे जास्ती नसणारेत. दोन- तीन मैत्रिणी मध्ये मजा नाही येत.
तुम्ही किती जण जाताये?
तीनजण
हॅलो.
तू ठेव फोन आता हॅलो हॅलो ठेव.
अरे तुझा आवा आवाज येतोय ना मला बोल ना
तू नुसत हॅलो हॅलो करत ते आहेस मला आणि मी इकडे वेड्यासारखे बडबड करते माझी माझी म्हणजे तुला माझं ऐकायलाच येत नाहीये
येतोय ना मला बघ तू आता बोलली माझा ऐकाला येत
हा बस तुला एक शब्द ऐकायला येतो दहा शब्द ऐकायला येत नाही.
अरे बघ यार असं करते तू
असं नाही करायचं बाई तू
जाऊ दे, काय म्हणते, सगळेजण कसे आहेत? साऊ कशी ये?
सावु वात्रट आहे.
जेवण करते की, नाही ती आता.
ती अजून पण नखरे करते.
हो का? दिदी काय म्हणते मग?
दिदी काय म्हणणार, ती आच प्रशिक्षणासाठी गेली ती पण शिर्डीला
असं आहे का मग ती जाणार आहे वाॉटरपार्क ला?
आता बघ ना तू, मी सगळे उड्या मारतील मला पण यायचंय मला पण यायचंय, आणि पैसे भरायला कोणी रे डी होणार नाही, तयार होणार नाही.
हा, ते पण हा बाई तु कस.
हा बस मी कस जॉबला आहे, मग ती काय जॉबला नाही आहे का? ती काही घरी बसून आहे का?
ते कसं असतं मोठी दि
कस असतं सांगा, मला एक्सप्लेन करा समजवा.
म्हणूनच तुला सांगते कि, मला पण घेऊन जा, तू म्हणते.
नको कोणीच नका येऊ मी एकटी जाईद.
का ग आम्ही तुला एवढा त्रास देतो का?
हो तुमचा खूप खूप जास्त त्रास आहे. म्हणून मी एकटी जाईन.